तुम्ही दोरच राहील ना आता.
हा हा तोनुसऱ्या गत झाले आता.
तुमचं झाले त्यामुळेग मला तुमचा नंबर सांगावरर का?
हा.
मी जावीन मग तुम्हाला.
हो र्याखतईला ला र्याखातला लावले का?
नाही मी अजून द्याखा त्यांना कोणालाच नाही लावले मी.
तेऱ्याखात लावचे तिकडं ते खमटच्या. ते खमटते कत लावायचे पूजाला लावायचे माला लावायचे.
हा एला लवंग घ त्या हा इल्ल उऊंद अदन बर उंदि ना.
हा मग त्या शातातच आहे ना त्यावे बोलतील ना.
देखा देखा.
हा मग दिला का मं ते रिकामी
मग त्यांचे नंबर नाही मग एकदा मला नंबर घ्यावा लागल त्यांच्याकडून
पूजा देईन ना ना हे त्या पूजाकडे ये ना मी सांगतेन तीला नंबर देऊन
हा तुमचा पूजाचा आणि त्यांचं द्यायला लावा म्हणजे मी कसं मंग कार्या अँप वरलं मी नं डायरेक्ट
हा मंग त्या कोणत्या या करित्या
हम्म परत मंग यांना स्वप्नाली ताई बी तयार हे ना त्या घरीचं हे ना मग त्यांना लावून घेईन पाच
हा आवतील लावा तिकडं घरी
हा पहिल त्या पहिल त्या तू विचारला हो पण तुमले म्ह तुम्हा बून घ.
हा.
मला काम आवरडलं कामाहि.
ह मग कचव कामा अरून.
हा.
तेचे बीरून आता कामग मोकळ्याच राहत बॉलाला. त्यागण बॉलेच मग का होर लोक.
हा ज चांल के सकाळी चाल तर मला नऊ वाजताात एवढ्या. चला म्हणे मा मग उचलला मग त्याला बोलले दहा मिनट
हा
आता काय आहे प्रत्येकालाच कर नाही ना एकमेकाची मदत नाही का या घरीच आहे का स्वाती ताई काय शेतात गेल्या ओ
हा स्वातीत स्वाती ताईंना आता पूजाला करेल पूजा करेल स्वाती ताईला
नाही शेतात हे का घरी आहे म्हटलं
घरीच आहे त्या स्वाती ताई की जातं कुड
शेतात नाही हात काय त्या
नाही आता सासु सासरे जायाले आज कुठं गावाला दुकान घरी ते अ संदीप भोक री शेतात जात्या मग ती घरीच राहती दुकानात
ह दुकानावर एक जण लागत ना त्यांलागे
हा एकजणं लागत ना दुकानावर बी
ते जात्यात शेतात का नाही जात त्या
पण जात्या कधी मधी जाती स्वतत रोज नाही जाता अशा
नाही का
हम्म हम्म
हा आता काय मजूर लावून करून घेत असं
हा तेडं ते सावखेड्याचं मग मंजूर रहतय कधी तेथ ते जात कि तिकं बाहेर भेटाय त्या
हा साऊखेडेकर आ तेला तेलांची वावर तिकडे आहे ना
पाडं सोन चिंडी
हा पाडस वा
हम्म
ह्यात ते पाऊस पडाशी बाई असं हे झालं लं कि ते बाध बी असे सगळ कुरकाळा झाले म्हण त्या
अस भयान भयान लागत हम्
भयान लागत पाऊस पडयची काही खरंय का
पाऊस अन आभाळ असलं शेतात कामाला बी हुरूप येत ना ओ माणसाना
येत ना असं ताटा ताटा लागू राहिलं
हा ना सनी बरवावरल
निब्बर न हात दुखू राहिले वावराचे
हा
पण मग आता लोक काढूच राहिले नाही कोणीच नाही हे करायला, येईनाच म्हणत्या पाऊस.
राहिला एक त पाऊस पडल्यावरती जास्त गवत व व्हईन. परत वाफ येत नाही, त्याच्यामुळे लोक नींदुन घेऊ राहिले, पण मग ते निंदायला जड चालल ना असं होऊ राहिलं ना. ह.
तेच ना मग.
हम्म तुम्ही दिदी कवा येती कण कवा सावंगी चे शाळा कवा सुटते
दीदी का बाइ चारला येति ती चारला येऊ स्तर घरी येऊस्तर बोर होऊन जाती हो
हा मग काय पोर तशी होऊन जाते शाळेतून
हाला ग म्हणते बईले आता तू तर शेतात जाते मम्मी मी त्याला की पण मग तिलां असंय बई गेटच्या एक मास्तर गेट जवळच राहतो उभा बरं का. मुलीला, कुठं गेटच्या बाहेरच जायचं, गेटच्या बाहेरच जायचं काम राहत नाही.
हां.
हो जे कुठे गेले ना ते सर लोक लगे आपल्याला आईवडिलांला फोन करते तुची मुलगी कुठे गेलती गेट च्या बाहेर काय सांगितलं तुमला, तरी रिटर्न आपल्याला फोन राहतो.
बरोबर ग आणि बरोबर आहे मग त्यांच बरोबर आहे ना, अवो काही काही पालक लोक म्हणजे मग पोरं हिकडं, तिकडे जातं, मग तुम्हाला आम्हाला टायमांवर सांगाल काय होतं, तुम्हाला लक्ष देत देता नाही का, त्याच्यामुळे मग ते आधीच हे करते ना, आता जमाना बी चांगला रागला नाही ना.
नाही ना, जमाना ओ ताई
मग. त्याच्या मुळेच ना.
तर्र त्य पडल्या ना पो शाळायच्या पोरायच्या बी
म्याऊ.
ह
म ते शाळे शाळा सुरु करायची म्हणलं पुढे जबाबदारी घ्यावाच लागते, अशी लेकर सांभाळायची. आपल्यापुढे एक- एक लेकर सांभाळल जात नाही सोईन, आणि त्यांला किती सांभाळला लागते दिवसभर.
होय किती लेकरे असात म्हनते शाळेवर, किती अ
कोणी पडत, कोणी झडतं, को एक लेकर एक वेळ बारा लेकरु बारा होडीचे राहते, कोणी काई, त कोणी काई त, कोणी काई
तेच नव्ह.
हम्म. आता ते फाट्यावर बी सगळे लाहान लाहान असे म्मग त्यांना लक्ष
हा. ते तिकड कधी कोणी गेटच्या बाहेर गेल, की इकडं पालकाला फोन येत लगी की इकडं तुमची तुम्ही काय सांगितलं तिला? अस तिकडे गेट जवळ सर लोक उभीच राहते लगी.
हाव.
पण तसा- तसा करून, काही पोरी जात नाही म्हणा, कुडं काय ह्या अश्याात जाते
हा. अशा जाते खरं हाय.
हा आउटर पोरीचं जातात, बाकीच्या नाही जात.
हा मग संध्याकाळी स्वयंपाक, बियंपाक करून ठेवला असेल तुम्हाला?
स्वयंपाक का हा. संध्याकाळी नाही करीत मी काहीच, संध्याकाळी पूर्ण करून ठेवते ती. भाजी, भाकरी तेऽ सगळं लगे आपल्याला आयती चहा एती,, आपण कुठं बसला असलं, तिथं चहा येती आपल्यालाऽ
बरंय बाई, पोरीच असं राहातं, पण पोराचं काही खरं नाही पोरीच्या जातीला माया बी रातीऽ
हा, आपून कधी तिकडं बसल, तिकडंच करती आपण नाही उठलो ना, आपल्याला चहा येते तिडत तील्ल तिडत,
हां,
आपल्याला नाही स्वयंपाक करून तो
नाही नाही सकाळी लेकराकडून शाळा असल्यावर काय होणारे
ते आणि खेण्या्या घालु स्तर, पोरीच तवर टाईम होऊन जातो. जायला,, गाडी यायची, जायची, तेवत झााक राहात तेऽ
एका टाइम मला बी केलं तर, माणसाला दमून आल्यावर तेवढा आधार राहतो ना ओऽ
हां,, तेवढाच आदार राहतो, याका टायमाचा.
शेतातून काम करून गेला बोर होत आणि माणूसां काही कराय वाटत नाही काही.
नाही, संध्याका काय करत्या, संध्याकाळी करीतच नाही मीऽ
नाही असं बी जीव आंबटवून जायचं काय करायने वाटत ना.
हां, हटून गेलं सा,, सायपाक वईन रायतो,, इटून गेल काऽ ती साहेपक होन, आणि अभ्यास करायला, करायला बसेल रतीऽ
हा, बरंय,
हां,
येेत असूनतील सगळं साहेपाकि बिपाक,,, आहे ना.
सावयपाक येतो तीला सगळा,, हा स्वयपाक ते सगळ येत,, शाळेरी करती, हे करती,,
हो का? ला दोन नंबरच्या करीत असल ना झाड झूडची,,, भांडे, कुंडे
अबा ति तरसच जेवाार येत कामाचं,, तिले खूत त रेऽ दिल्लतीि वर स खाऽ लाणीला हवे पण मागताई,, लानीले करवी मी मम्मी नाही का ते मीऽ ते गाची ते, मी हे करी ते तिल्ले या्यावेऽ
तस राहतं बाई एखादा माणूस कुच तरच राहतं.
हावय, तिला काही सय नाही नाही कायऽ
हो,
म्हण म्हणत तिथंच आहे करणं लागत, तिथंच राधा पडी चालतीऽ तिचेच कपडे पाहून द्या, पोते करून द्या,
हाखदा माणूसच राहत म्हणा.
ग पण याकाच ते याकाच धकतच धकतच बाई,, सई,, ति दाखतात चालतं मग.
हो ब ई,, हो खरच,
मगऽ आणि ती लाणी लगे तिचे,, तिचे,, पाणी बिघेईन आंघोळ बी करी,, कपडे घालीवी,, लग तिच घण पावर्डर बी करीन,, आणि तिला बोला मग तुला मम्मी काय काय करेन ग आपली. अशी म्हणती ल की,,, लाणी हाऽ
का म्हणतोऽ
लणी लई हे होई,, लणी लेऊ शर भावानीऽ
तेच म्हणत हुशारे मस्तऽ समज,, समजदारच पाहिजे. हा हा समदारचे या बर तरी पो पोरीच्या वार्गात काय मग दोन नंबरची हो
हा हा त्यािच्या बरोबर आहे भोरी बरोबर
भुरी बरोबर आहे का
हा भोरींची एच वर्ग र आहे वा
पाचवी ला
हा
आणि प्राचीच्या प्राची सवीलाय वाटतय ना
प्र साविला आहे,, साविलाऽ कोण ए प्राची सातवी ला असल,,, बरत बरं यंदा. पण आठवीला, हा सातवीला आहे ती. ब प्राची पूढ आठवला जाईलना.
हो प्राची मग हाईट कमी त्याच्यामुळे वाटते ती आहे ना
हा प्र एवढी वाले वाढेल नाहीये
हा शांत आहे स्वभाव बी शांत आहे तिचा बुरी जा ती पहिल्यापासून चांगली ना प्राचीन ते पोरग सारखं दिसतं बाई पण लगेल
हा लगे सारखे पाठवते ते दोन हडी
चेहरे ते दोघं म पूज तई वर जाईल ते बुरी वेगळी त्यांच्यात फक्त
पज्या तईला काही मात नाही आहे ती काईलाच खराब उऊरली होती मी
हो बा कशा झाल्या त्या सर मग बरं एवढं काही ताण नाही टेन्शन बी नाही ना
भाई नवरऱ्याचा काही स्थान नाही काही नाही पण कस सहू राहिलं कायमती बाई काही कळ्यां नाही
मग ते भाऊ सगळं आणून टाक ते खायला पियला
सगळं आहे बा घरामध्ये मी म्हणते काही तग ह पूजा काय तार घेेतन काय नाही
कायच भाई शरीर शरीरात ते भाऊ बदरी बबी खराब झाली
हा मग आता एखादा असत तर एखादा असत पण त दोघ दुन अत बी चांगलं नाही ना
हो भाई दोघज सरमटून गेल ते
नाही आ ना दोघ आ त मी अगदी चांगलं नाही ना
हा ो मंग आता लावा परत
हा हा एकाच पाड राहिला आता
हा लाव आता म्हते तुमचे